अ हॅलो आवाज हो झालं झालं हो हो बोला बोला
कुठे तुम्ही राहता
आम्ही इकड नाशिक मध्येच
हो काय जेवलंच आता
झालं जेवण झालं आता मिस्टर आने त्यांना जेवायला दिलं खेळता य ते त्यांना म्हटलं काल दोन तीन फोन तरी करून गेले मला. आज दिवसभर काही ते झालं नाही कोणाला फोन
माझं पण नाही झालंय तेच बोलले, जरा कॉल करू देल. मग कसं चाललय? पाऊस आहे का तिकडे?
अजिबात नाही. तेवढं दोन दिवस काय यायचं होता येऊन गेला, परत नावंच नाही.
हो आमच्या इकडे पण भरपूर, तसच हे होते पाऊसच नाही. भरपूर ऊन मी अलिबागला असते, हो. हो हो
असं राहत काय नाही नाशिक मध्ये बी बघण्यासारखं काय असं भरपूर आहे पण आता का जिथं पिकतं तिथं बिकत नाही असं राहत ना जस तिकडे आ लागला तिथे सगळंघण्यासारखे पण तुम्ही नि घणार आम्हाला नाशिक म सगळं बघण्यासारखं पण आम्ही निघत नाही लोकं दूर दूरने येतात बघायला आणि आपलं जाणं होत नाही असं आहे
हा.
आमचं काय सगळं पाच मिनिटाच्या अंतरावराय सगळं.
हो ना?
इथून सगळ बघण्यासारखं, सगळ पाच मिनिटाच्या अंतरावरचाय.
हो काळाराम मंदिर म्हणा, सीतागुफा म्हणा. हे सगळ पाच मिनिटाच्या अंतरावर हाय. गंगा, गोदावरी घाट.
हो ना. आमच्या इकडे काय आलीबागला बीच फक्त हाय.
हम्म हम्म.
आलीबागचं. तिकडे जावं लागत जातो जरा, संडे मंडे कधी असलं पोरांना सुट्टी. आपण चा
तेच.
हम्म.
जिकडे बघावं तिकड पाणीच.
हो आणि आता तू पावसाने तर कहरच केलेला भर पूर पाऊस. भरपूर होता. आठ एक दिवस भरपूर, तीन वेळा पूर आलं.
आरे बापरे!
आणि आता तर हो, आण आता तर गेला पाऊस.
आमचा बी मागे
वाटच लावला, आमच्या तर घरात बीरात पाणी आलंत सगळं. हो भरपूर नुकसान केलं पावसाने, शेती सगळी गेली. खूपच.
अ जिथं गरजय तिथे येत नई.
येत नाही हो. आणि आता तर एवढे दिवस ऊन टाकलाय की बोलूच नका, आणि आता आजपासून जरा जरा लागलाय पाऊस. म्हणजे आता संध्याकाळ पासून, थोडा थोडा पडतोय.
तेच ना, आता आम्ही आठ दिवसापूर्वी एकदम छान पाऊस, एवढा पाऊस झाला की रात्र पण दिवस रात्र दोनदा गोदावरीला पाणी आलं, पण आता नावच नाही. आता त्या दिस त्या दिवसानंतर पावसाळ्यात रेनकोट घरुन ज्या दिवशी रेनकोट घेतला त्या दिवसापासूनच पाऊस बंद झाला.
हो ना, तेच ना, ग हो मी पण देत मी तर आठशेवाली छत्री घेत काय ते उपयोग तर. व्हालंच नाही.
तसच होत, पोर माझी मुलगी म्हणे मम्मा मला छत्री घ्यायची, छत्री घ्यायची. छत्री घेतली आणि पाऊसच इना बंद झाला. आ गं पाऊस माझ्याच बरो हं पाऊस माझ्याच बरोबर करतोय का काय म्हणे मला छत्री घेऊन जायची, न पाऊसच पडत नाही म्हणी
चौदाशे रुपयाचा रेनकोट घेतला जेलमधला तर त तिने वापरलंच नाही पाऊसच तिथे पडलाय
तेच ना मी अजून माझ्या मुलीला म्हंटलं बाई हाय अजून पडायला लागला ते दिवाळीपर्यंत पाऊस पडेल म्हटलं. तोपर्यंत तुझी भरपूर आ तुझी भरपूर हाऊस हून जायची, छत्री घेऊन जायची, नको टेन्शन घेऊ. असं हाय, पण पोरांना राहत ना नवीन नवीन वस्तू घेतल्या का पट
घेत तरी हो ना मग काय हो
काय म्हणतात तिकडे तुमच्याकडच वाात नाही वेल एज्युकेटेड आहे पूर्ण पण सध्या मुलांमुळे घरीच
हो काय मी पण काय नाही घरी म्हणजे घरीच असते शिवण त आर वर्क हे सगळं करते बसून बसून आपल्या घरात हो मुलगा पाचवी ला आहे ना स्कूल ला
हो का
हा मग घरात बसून काय मिस्तर जातात ना आमला मग आपलं करायचं जरा जरा आपले कले तरी ब्लाउज गेली तरी तेवढं होतं ना होता बाहेर फिराई किती हो भरपूर झाले आमच्या इकडे तर भरपूरच एका बाऊज चे पाचशे सहाशे असे घेत
नाही नाही इकडे पण तेच आहे इकडे पण काही वेगळं नाही साध
आरीवर्कचे ते ब्लाउजचे तर भरपूरच घेतात
ते ना इिथे साधे ब्लाउज चे अडीचशे रुपये नाही येत आणि इन्सेस वगैरे ते जे म्हंटलं तर मग साडेचारशे पाचशे
साडेचारशे हो तर त्याच्यावर डिझाईन करायचं झालं करते पैसे वेगळे
कले तररी लगेच तो शेड होत
पैसे आणडत हो हो ते
होश नाही हो स्वतःला येणे बाकी गोष्टी यायलाच पाहिजे माझं कसं माझं होतं हम् माझं होतं नशील पण मला मणक्यांचा त्रास होता म्हणून बंद करून दिलं परत
आता आमच्या इकडे पण आलंय गावात बचत गटाचं ते हे अ काही नद बनवायचं ते ज्वेलरी बनवायचं सर्व बांगड्या चॉकर ते सगळं आलंय ते आता शिकते जरा सहा दिवसात तो क्लास आहे ना मग आपलं दुपारचं जरा वेळ जाते तिथे सगळ्या एकत्र हा म्हणजे तेवढंच ह शिकणं होत कधी आपल्याला वाटलं असेल बनवूया ते बनवता येईल ना
आणि वेळ वेळपसंगी वेळी अडचणीला आपण स्वतः ती ते स्किल वापरून दोन पैसे कमवू शकतो ना शिकलेलं वाय नाही जातऽ मगी वस्तू तुम्ही बनवून, चांगल्या क्वालिटी बनवली तर तुम्ही त गूऽ ला टाकला, व्हॉटसअपला टाकला, तर तुम्हाला फायदा आहे ना.
हो ना, तेच ना,
दोन ऑर्डर आले तरी,, आपल्याला घर बसल्या कोण देऊन जाणार, अच्छा,
हम्.
आ घर, आता मला दोन मुलं आहे, एक मुलगी एक मुलगा. ओके
हो ना?
आहे आता सात आठ वर्षाची. म्हणजे ती फर्स्टलाए. तो नर्सरीलाये. हो ते जमलेून तरी पण. दोघांच करत, करत.
ण मुलगा मग तो आईकडेच शाळाय आहे तिथे,, हॅलो,,
होग,
ह हो,, तकडे स्कूलला इकडे आईकडे असतो तो.
होग,
म्हणजे आईच त्याला, म्हणजे भावाचा एक मुलगा असतो ना-
हम्म. म आईं बघते त्याला.
बरय. आमचे सासू सासरे आहेत माझ्याकडे. आमचे ते पोर सकाळी- त्याला सोडायला जाय,, ति ती लवकर जाते ती खूप लवकर जाते. ती सात ला जाते आणि दुपारी तीनला येते. पवणे सात ला जाते आणि तीन ला येते. म्हणजे तिची, साडे सहालाच उठून आवरावां लागतं तिच आमाला. आपण स्वतः पाचला उठायच न तिला साडे सहाला उठवायच.
हो का?
आत्ता बरं आहे. आता पावसाळ्याचं काही नाही. पण हिवाळ्याच्या दिवसात जड जातं पोरांना स्कूलला जायला.
हा का?
एक तर सकाळी पण लवकर जावं लागतं आणि दुपारी पण ऑड टाईम आहे येण्याचा. म्हणून दुपारी बी त्यांची झोप होत नाही.
हम.
असं. आणि रात्री कस दिवसभर- मम्मी म्हणा, पप्पा म्हणा भेटलेले नसतात म्हणून मग ते बारा वाजवतातच झोपायला.
हम्म. तेच ना.
ते रुटीन पूर्ण पोरांच आणि आताच शिक्षण काय हो सगळं भ- पैसा आणि पैसा एवढंच आहे. आपल्या वेळेस-
तेच ना, भरपूर पैसा लागतो.
आपल्या वेळेस काही नव्हतं. अकरा त-
हम्म. हो ना.
इथं म्हणजे पोरांना इतके ड्युट्या. तीन तीन वर्षाचे, अडीच अडीच वर्षाचे, आपण- पहिलीला असताना सहा वर्षाचे होतो तेव्हा पहिलीला गेलो. पाच वर्षाचे असताना स्कूल ला जायला लागलो. हे अडीच अडीच, तीन तीन वर्षाचे पोर शाळेत टाकतात. आईवडील. कॉम्पिटिशनच्या नादात पोरांचं लहानपण चाललंय.
हो ना?
ह, मग काय कॉम्पिटिशन. त्याचं पोरग शिकतय, मग आपण बी टाकू. तो जातोय. आपण पण टाकू. ना पोरांना खेळणं होत नाही. आपण काही अस दोन तीन वर्षाचे असतानाच - स्कुलमध्ये जात होतो का?
हो ना. आता तर काय दोन वर्ष झाली मुलाला, घरी प्ले ग्रुप काय आलंय. भरपूर. हो ना. ते टाकावं लागत.
आपण चार चार, पाच पाच वर्ष घरीच होतो.
हो ना. पाच वर्षानंतर मग आपण जाणार- शाळेत मराठी शाळेत पहिला होते काय अता आता भरपूर सगळं बदलत
आहो लिटरली फस्टला जेव्हा पोरगी ये, तिला म्हंटलं तुला जे बुक येत ना आता त्या मला दहावी ला असता ना होत्या म्हटलं एवढ्या बुक.
हम्म.
एवढं तर त्यांच्या बॅगांचं वजन
हो. आता माझाही मुलगा भरपूर वजन- आई जाते आणायला. कधी आता मी इकडे आले तरी मी जाते त्याला - भरपूर वजन. दप्तर आता म्हणजे नवीन घेतलेली बॅग त्याची- मम्मी बोलते हे बघ बॅग फाटली. त म काय बोलतो तेवढं वजन.
ते तरी तो त फ माझी मुलगी फस्टला आहे पण माझा मुलगा आत्ता - तशी फक्त तीन वर्षाचा आहे. तो नर्सरीला आहे त्याला बुक किती? पंधरा बुक आहेत पण
बोला
पंधरा बुक मी म्हटलं, अरे बाबा या पंधरा बुक मी पाचवी, सहावीला असताना सुद्धा माझ्याकडे नव्हत्या म्हटलं.
नव्हत्या हो ना अभ्यासक्रम भरपूरच वाढलाय.
काय लिहणार आहे तो एवढा एवढा पोरगा?
काय लिहिणार आहे? तेच ना.
फक्त ॲपल आणि स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन एवढं शिकवत.
शिकवतो. हो ना कधी पुस्तकं भरपूर ते वर्कबुक भरपूर येतात सोडवायला त्या मुलांना.
आणि बसत नाही मग तेवढा वेळ कंटाळा करतात.
कंटाळा करतात. एवढूशा वेळेत काय ति तरी मुलं करणं एवढ पॉझ हम्म्
आपण स्वतःहूनच ढकललंय म्हटल्यावर त्यांना आता पर्याय नाही.
ह ना मग जेवन-बिवन झालं ना तिचं?
हो, हो झालं.
हो आत्ताच मी पण जेवलीए जराशी बाहेर जरा चालायला गेले. आणि मग आताच घरात आले. बोली तुम्हाला तरी फोन करू. हो मलाही खूप छान वाटलं. ह हो. हा चारल.